हॅलो, हॅलो हा आवाज येतोय का हो येतोय, येतोय ह काय म्हणता काय नाही तुमचं काय चाललं त हो मजेत ना हो ना ह आवाज थोडासा खरखर येतोय हो काही क्लिअरवा देतय हा, हा आता येतोय हा, हा काय म्हणत काय नाही आवाज खर खर खरखर होतय थोडासा ह हा बर बोल चाल हो संडे आज
बाळ रडत वाटत तुमचं
का एक मिनिट फक्त एकच मिनिट